हॅलो
हॅलो
हॅलो नमस्कार.
आवाज येतोय का?
हा याय लागल्या आवाज.
कशे आहात?
हॅलो.
हा बोल ना.
कसे आहात?
मस्त झालं जेवण वगैरे?
हो झालं तुमचं झालं का?
हा हा, तर मला एवढंच बोलायचं होतं तुम्हाला की आपल्या जीवनामध्ये पैसा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे आणि अन्न शिक क्षण, घर, औषधोपचार, प्रवास आणि इतर अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी पैश्याची आवश्यक
जराच भासते हम्म.
पैसा पण पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो योग्य पद्धतीने खर्च करणे आणि काही भाग बचत करणे महत्वाचे आहे म्हणून तर मोठी माणसे नेहमी सांगतात आजची बचत ही उद्याची सुरक्षितता आहे.
म्हणून तर पैशाची बचत केली पाहिजे प्रत्येक वेळी फालतू पैसा खर्च करण्या चुकी चाय हे बाहेर पार्टी वगैरे असं करणं घरी आपल्या आपल्या घरी स्वयंपाक करून जेवण केल्यानंतर बाहेरचा पैसा तेवढाच बचत होतोय ना पार्टीचा. म्हणून घरच्या घरचं जेवण कीद पाहिजे घरचं जेवण केल तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं पण आहे.
हम्म हम्म. बचत म्हणजे आपल्या उत्पन्नातील काही पैसे भविष्यासाठी. बाजूला ठेवणे आपल्याला जेवढे. पैसे मिळतात त्यातील सर्व पैसे लगेच खर्च न करता काही पैसे पैसे गरजे ज्यावेळी उपयोगी पडावेत म्हणून साठवून ठेवणे. बचत म्हणतात बचत फक्त मोठ्या लोकांचेच करायची असे नाही.
काही दिवसानंतर पण तो आपल्याला कुठल्या तरी कामासाठी महत्त्वाचा वापरता येतो. म्हणून सगळेच पैशे आज पण का पार करूनय त्याचा उद्या उपयोग होतो म्हणून साठवून ठेवायला पाहिजे आपण पैशे.
ओ हा. बचत म्हणजे मोठ्या लोकांनीच करायची असते असं नाही विद्यार्थी गृहिणी, काम करणारे लोक, शेतकरी व्यापारी आणि लहान मुलीसुद्धा बचत
आणि लहानपणापासून बचतीची सवय राहिल्यानंतर मोठेपणी अवघड जात नाहीय ना.
हो ना. हो ना आपल्या आयुष्यात कधी कोणत्या? अडचण येईल हे सांग सांगता येत नाही अचानक आजार पण येऊ शकते. नोकरीमध्ये अडचणी येऊ शकते.
ते ह्या पैशावरतीच अवलंबून आहे आणि पैसा ज्या व्यक्तीकडे तेच व्यक्ती त्याच्याकडे जातात. ज्याच्याकडे पैसा नाही त्यांना किंमत सुद्धा देत नाही व्यक्ती म्हणून पैसा खूप जपून वापरला पाहिजे.
हो ना घरात काही मोठा खर्च होऊ शकतो. किंवा मग शिक्षणासाठी
हा. इमर्जन्सीसाठी आपण पैसे साठवून ठेवले पाहिजेत बैंंकेमध्ये.
शिक्षणासाठी
मग बाकी पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे?
काही
हा हा तुम्ही कोणत्या भागात राहता?
अ जर आपल्याकडे बचत असेल तर, संकटाच्या काळात दुसऱ्याकडून पैसे उधार मागण्याची वेळ कमी येते, त्यामुळे बचत आपल्याला आत्मविश्वास देते आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवता.
हो हो.
पैशाची बचत करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या खर्चाचे नियोजन करा. मग तुम्ही कस करता?
हा. हा.
तुम्ही कशा पद्धतीनं करता खर्चाचं नियोजन?
आम्ही महिन्याचे पेमेंट झाल्यानंतर काही त्यातले बाजूला काढून ठेवतो काही की किराणासाठी, काही म्हणजे दवाखाना वगैरे लागल तर म्हणून. बचत करतो असं. म्हणजे कंटिन्यू मध्ये आम्ही नाही खर्च करत अस. लागेल तेवढाच खर्च करायच आहे जिथे खरच उपयोग आहे आपल्याला खर्च करावाच लागतं. त्या ठिकाणी करायचं आणि बाकीचं नाही करायचं.
महिन्यातून किती पैसे येतात आणि किती पैसे खर्च होतात.
तसं म्हणलं तर पेमेंट आमची भरपूर येते. तरी थोडीफार येते पण त्यातली थोडीफार आम्ही. पन्नास टक्के शंभर टक्के जरी आले तरी पन्नास टक्के आम्ही साठवून ठेवतो. ते आज नाही तर नाही उद्या लागेल काहीधी तरी. इमर्जन्सीला आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर पैसा लागतो म्हणून आम्ही सगळेच खर्च नाही करत. थोडेफार खर्च करतो थोडेफार ठेवतो. तुम्ही कसे करता पैशाची गुंतवणूक? कसे खर्च करता?
आम्ही म्हणजे जेवढं काही महिन्याचा किराणा असतो, घरभाड असतो. त्यातूनच वाचून थोडेफार ठेवतो.
ठेवतो हा. मुलांच्या शाळेच्या फीज पण आजकाल भरपूर आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी वगैरे, लागतं म्हणून आम्ही पण. थोडीफार साठवून को ठेवतो. दवाखान्याला वगैरे लेकरा़ना लागतं ना त्यामुळे ठेवतो आम्ही साठवण.
बंद. अशी मुकलोगी केलेले मदत म्हणजे बचत आपल्याला खूप उपयोगी येते.
येते हा.
म्हणजे कस खरं तर म्हणजे, स्त्रियांनी काही घरं बसल्या. पुरुषांना हातभार लावला पाहिजे, त्यामुळे आपली थोडी बचत होऊ शकते.
हो हो.
तुम्हाला काय वाटतं यावर स्त्री म्हणजे घरी बसून काम केलं पाहिजे की नाही?
काय
काय वाटतं स्त्रीया ही घरी बसुन घरकाम करू शकतात ना पैसे वे हे करण्यासाठी.
हो खो छोटा मोठा बिझनेस करून, स्त्रिया पैसे कमवू शकतात. पुरुषांना थोडं, पर आधार लाऊ शकतात जसं की घरच्या घरी म्हटलं तरी टेलरिंगचं काम आलं, किंवा ब्युटी पार्लरचं आलं, किंवा ब्लाऊज शिलाई आलं. अशे छोटे-मोठे बिझनेस घरच्या घरी करून छोटाफार पैसा गोळा करून पुरुषांना हातभार लावू शकता स्त्रिया.
हो ना, हो ना. म्हणजे आजकाल महागाई खूप झालेली आहे.
आणि आजकालच्या मार्केटमध्ये तर महागाई खूप आहे समजा आपण जर किराणा पाशेच रुपयचा म्हणून आणायला गेलो तर, तिथं हजार रुपयचं बिल होतं. एवढी महागाई वाढलेली ये.
हो.. खूप म्हणजे खूपचं.
मग बाकी, तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का.
पाऊस वगैरे नाहीय म आता कसं शेतकऱ्यांनी सगळी गुंतवणूक करून टाकलेली आहे शेतामध्ये.
पण बिल खर्च, खर्च आणण्यासाठी पण पाऊस काय येतच नाही.
आमच्याकडे तर पाऊस काहीच नाहीे. आमच्या इथे शेजारी किंवा आमच्या घरी वगैरे, असं पेरणी वगैरे सुद्धा झालेली नाही. शेजारी पाजारी शेजारीच्या, गावांमध्ये वगैरे काहीच नाही. आणि महागाई तर एवढी वाढलेली, शेतकऱ्यांनी कसं करायचं तेच कळत नाही. कारण शेतकऱ्याचं सगळं पोट असं शेतावरतीच आहे ना.
तुम्ही. तो युकीसाठी त्यांच्याकडे म्हणजे काही पैसे महागारी पडत नसतात. ते जे काही येतं ते सगळं, शेतामध्ये चं घालतात.
हा हा..
आमच्या इकडे हे झाले. त्या म्हणजे बऱ्याच लोकांनी असं पैसे घालून अधी खत वगैरे आणून पेरणी केलेले आहेत, पण आता पाऊसच पडत नाहीये.
हा.. आमच्या इकडं पण तसंच आहे. म्हणजे कुरपन्या पेरणीसाठी बिया बि बिया आणि खत वगैरे सगळं शेत करूण आणून ठेवले पण पाऊसच नाही त्यामुळे पेरणी होणारच नाही ना. मग बाकी आणखीन तुम्ही सेविंग कसे करता? पैशाची मॅनेजमेंट बचत वगैरे कसं करता तुम्ही. आजकाल घरभाडे पण खूप आहेत. हॅलो, हॅलो,